हॅलो? येतोय का आवाज?
अ तुमचा आवाज हा नमस्कार बोला बोला.
नमस्कार नमस्कार हं हं.
तुमचा आवाज खूप बारीक येत होता ना, आवाज तुमचा
अच्छा अच्छा अच्छा आता येतोय ना व्यवस्थित?
हो हो येतोय-येतोय बोला.
काय म्हणता, कशा हात?
चांगलंच हाय आता आपलं बोलण झालं.
हां तर तुम्ही म्हणजे राहता कुठ तुम्ही? सॉरी. म्हणजे तुम्ही आजूबाजूला तुमच्या बहुतेक खूप आवाज वग गरे असं खूप असेल न?
नही नही एवढं तरी आमच्य आमच्य यामध्ये नही एवढं, म्हणजे चं घोंगाट वगैरे नहीये, आमचा एरिया जो आहे तो शांत आहे. खूप गोंगाटचा एरिया नहीये, त्याच्यामुळे छान वाटत. हार्डली हायवे किती, चारशे मीटरच्या याच्यावर हायवे आहे. इंदोर मुंबई आग्रा हायवे आहे ना? हां तो हायवे, पण तो न लांब काही इकडे. पर्यंत काही आवज येत
हम पण हल्ली म्हणजे कसं? गाड्या वगैरे खूप आणि खूप म्हणजे खूपच आवाज असतो आणि ही जी मुलं यत नवीन पिढीची ते इतके जोरात गाडी चालवतात, ते बुलेट वगैरे
हो.
बापे कान ठळ्या बसतात अक्षरश
आम-आमच्या इथं फ्लायओव्हर आहे, त्याच्या खालून असं एक बोगदा केलेला य म्हणजे इकडच्या लोकांना जायला. इकडच्या साईडचे तिकडे जातात, त त्या बोगद्यामध्ये सुद्धा इतकी गर्दी होती आणि मुद्दाम लोक आवज क् म्हणून लोकं इतके जोर-जोरात हॉर्न वाजवतात, अरे समोर गाडी ये यांना कळतही नही का आता तिथं तर ट्रॅफिक जाम होते.
हो ना.
त्याना काय म्हणजे मज्जा वाटते त्यांना तिथे.
मजा वाटतय हं, यालाचं तर ध्वद-ध्वनी प्रदूषण म्हणतात, पण हे कळत नाही त्यांना कीं ह्या आवाजा मुळे, इतर लोकांना किती त्रास होत असेल. लहान मुलं झालेय, हं. वयस्कर लोकं झाले, असा यांना खूप त्रास होतो, ह्या आवाजा
हां आणि आजकाल तशे नवीन-नवीन वेगवेगळे, मोठे जास्त मोठा हॉर्न असल असा हॉर्न बसव
अगदी विचित्र म्हणजे, अक्षरशः हो अगदी जोरात
तरी, मागे तरी पोलिसांनी नि टले ना लोकांना ज्यांचे काही गा-गाड्यांना त्यांनी ते सायलेन्सर वगैरे वेगळे बसवलेलेत ते न जे वाजणारे, पोलिसांनी पकडून पकडून त्यांचे सायलेन्सर फोडून टाकले सगळे
हो ना मग काय? त्या आवाजामुळेच ना खूप त्रास होतो लहान मुलं आणि अभ्यास करणारी मुलं असतात हो घरात.
हा आम्ही आम आमचे एरिया कस रोडापासन थोडा लांब लाांबेन त्याच्यामुळे आमच्या इकडे ते आवाजाचं काहीच
हा -हा नाही जनरली येन जनरली म्हणजे जन एन् असं तस ही
हा ते आता पुण्यामध्ये खूपच ट्रॅफिकेय त्याच्यामुळे अन पुण्यात कसंय घर पण - -
कुठल्याही शहरात म्हणा हा कुठल्या शहरात म्हणा हा. आवाज खूपच असतो म्हण ध्वनी प्रदूषण त्याच्याबरोबर मग ह्या गाड्या वगैरे त्या एवढ पोल्युशन पण आहेत. आता जिथ जिथ कंपन्या वगैरे आहेत तिथे पोल्युशन तर खूपच आहे. खूपचाय
पण झालंय आता पहिले शा पहिले चांगलं म्हणजे असं छान होतं आमच्या इकडचा एरिया. पण मग आता खूप पल्युशन आणि खूप अ उष्णता पण वाढली. सगळ्यात जास्त तापमान झालंय ह्या वर्षी
सगळ्यात. पहा ना अजून पाऊस पडला नाहीये. म्हणजे आर्धा जून महिना झाला प झालाय तरी पाऊस नाही हे याच गोष्टी - टी मुळे ना पोल्युशन सगळीकडे पोल्युशन झाडं कमी झाडं कमी झालेत सगळीकडे झाडं तोडवतय
आमच्या इकड तर एक कुंभमेळ्याच्या धर्तीवर हे काम कर ते काम कर चालू होत ते तोड झाड हे रस्ते काम कर तोड झाड ते चे काम कर तपवन मध्ये काय ते साधूग्राम करायचय तोड झाड हे चालले तरी लोकांनी आक्षेप घेतला झाडं तोड - - तोडण्यावर ते साधूंना तुम् झाडांवर अऍडजस्ट करून द्या. पण तोडू नका असं ते जवळ पंधरा वी लोक तिथेच बसले होते ठाण मांडून. की आम्ही झाड तोडू देणार नाही असं तेव्हा काहीशी थांबले. पण तरी पण ते तरी पण अशे चुपचप जाऊन काही असलं ना तोडून येतात. हे लोक प्रत्येक आता हम्
तसं म्हणजे अ ते तर ते वेगळी गोष्ट पण इन जनरल म्हणजे प्रत्येक शहरात किंवा जिकडे पहा तिकडे रोड बांधायचाय झाडं तोडा बिल्डिंग बांधायची झाडं तोडा आणि एक तसं मग एक प्रकारच सिमेंटच जंगल होत चाललय. आणि त्यामुळे काय होतं उष्णता वाढते. एक सिमेंट असल्यामुळे उष्णता वाढते त्याच्याने.
तेच झालंय आमच्या इकडं गल्ली गल्ली मधे पूर्ण गल्ली गल्ली मधले सुद्धा अ शिमेंटचे रस्ते बनवले सगळे
हो तेच ना त्यामुळे उष्णता त्याच्यामुळेच तर वाढत चालय. एक तर पोल्युशन आहे. हे झाड तोड क होते आहे. म्हणजे पाऊस जो येतो तो त्यामुळे उशिराच पडतो ना? आणि म ते एक शेती पण होत नाही. महागाई वाढते बिचार पाऊस नाही आणि मग अशा वेळेस पाऊस पडतो की ते शे मधलं जे पीक तयार होत असत ते त्याच सगळं नुकसान होतं.
सन करायला.
सगळ्यात सगळ्यात जास्त नुकसान जे होतं ते शेतकऱ्यांचं होतं. खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं खरंच ना.
आता पण कांदे काढायला आले कांदे तेव्हा पाऊस आला तर ते कांद्याच्या हेच्यावर पाणी पडलं तर ते कांदे कसे सडून गेले मग ते डायरेक्ट. हा. लोकांनी तर काढले पण नाही तसेच जमीनी सोडून दिले मग काय करतील का
काय करणार काय होणार खर्च हो ना. बरोबर आहे. म्हणजे किती नुकसान शेतकऱ्यांचं.
होय. त्या कांद्याला वाळवणे आणि तो कांदा टिकणार पण नाही त्याच्यात पाणी पडलेलं असतं तर तो सडून जातो.
हो ना. तेच ना. खूप हा मग तेच सुरू होऊन जात. जे विचित्र म्हणजे हे एक जे सर्कल सुरू होऊन जातं मग. पाऊस अगदी असं केव्हाही पडतो, याला कारण हेच आहे. पोल्युशन आहे, झाड तोड आहे. त्यामुळे पाणी कमी होतं मग पाणी कमी झालं उष्णता वाढली की नको तेव्हा पाऊस येतो. सगळे सीझन पण चेंज झालेत. सीझन पण चेंज झालेत आगली आता.
सीझन पण पुढे पुढे कारण सात जून ला पाऊस यायचा. आता सात जूनला पाऊस येत नाही. परत आज तुमची किती दहा बारा तारीख आहे. मग हा. पावसाचा पत्ता नाही.
बिचारा शेतकरी राजा, किती अगदी आतुरतेने पावसाचे ची वाट बघत असणार आहे. पेरण्या कधी करणार कधी पाऊस येणार कधी होणार सगळं
सर्व करून बसतात ते. त्यात बी आलं तर आलं तर ठीक आहे आणि नाही आला तर मग काय होत बी उगवून येत आणि पाऊस येत नाही लवकर मग. मग ते रोप वाळून जातात सुखून जातात मग. ज्यांना पाणी भर शक्य ते पाणी भरतात. ज्यांना नाही पाणी भरणं शक्य ते काय करणार म.
म्हणजे मग परत त्यांना पेरणी करावी लागते.
हो हो. दुबार पेरणी करतात, पण पेरणीच बी किती महाग आहे. आता तीन तीन चार चार हजाराच एक एक बी ची पिशवी असते.
बरोबर आणि ते बी पण बर्याचदा आता बातम्यांमध्ये पण बघतो बी पण नकली असत, ते हा. कि लोक हो ना. किती नुकसान आणि मग त्यामुळेच तर महागाई वाढते. जे आता शहरातले लोक आहेत त्यांना ह्या गोष्टीची काही जाणीव नसते शेत-शेतकरी आप कस तो अ त्याच जीवन जगत असतो, शेती करतो, याच काही जाणीव नसते खर तर. फक्त फक्त सगळीकडे ओरडायचं
दोन मईलच गं.
हो ना. नाही फक्त ओरडायचं की महाग झालं महाग झालं अरे पण काय महाग झालं, कशासाठी झालं, त्या बिचाऱ्या त्या शेतकऱ्याने काय कराव. हो ना त्याने कस जगाव कस कराव त्याने. खरच आहे. ज्याच्याकडे म्हणजे पाणी नाही. तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता कि, पाणी नाही अ हे बोलून अ ते होते इकडून तिकडून मदत. एकमेकांना केली मदत तुमच म्हणजे या याने शेतीच पाणी दिल, विहिरीच पाणी दिल कि, त्याच्या शेतात होतय.
आणि प्रत्येकाला भरायच असत ना हो. प्रत्येकाला भरायच असत ना. आता कस असत दुसऱ्या आता त्या निमठायच्या शेतात काहीतरी लावल. त्याला पण भरायच असत पाणी. मग त्याच पाणी भरून उरल तर येणार. नाही उरल त कुठन देणार. तो म्हणाल मलाच - पुरत नाही तर, तुला कुठून देऊ?
कुठून द्यायच? हो ना बरोबर आहे. ते पण एक आहे आणि कस जमिनीतल पण पाणी पाणी आटत. जमिनीतल ही पाणी आटत चाललय. प्रत्येक जण बोर मारतय, बोर करतेय, बोर खोदतेय. सगळ. बिचारा त्या पृथ्वी आपल्या जमिनीत पाणी -पाणी कितीक राहणार ना त्या
पाण्याची पातळी कमी झाली जमिनीची आणि त्याच्यामुळे किती पाणी पाणीढ. प्रत्येक आता आता पावला पावलावर विहीर
हो ना पहा ना. तेच तर आहे. पावला पावलावर विहीर हे.
हम आणि त्याच्या उपसा चालू च हे जमिनीतून उपसा चालूच हे. पाणी व व वरच्या पाऊत
कधी -कधी अस हो ना विचार कराल की, जमिनीला किती होल पाडणार. किती पाणी घेणार. कोण -कोण कोणाला पुरणार ते पाणी किती पुरणार.
हा
इतकी आपली पाण्यासाठीची अवस्था आहे.
हा आता तरी काहीतरी हा जे होईल ते आता आपल जे झाल त्यान च बि होईल.
हम्. चला खरच तुमच्याशी बोलून छान वाटल. एक नवीन हो -हो नवीन चला धन्यवाद. तुमच्याशी बोलून छान वाटल ताई आहे ना. हो
हो हो थँक्
ह ह थँक्यू.
हा, चलो बाय.
हमम
त अजून कॉल ईन प्रोग्रेसच दाखवतय. तुम्ही करा बर तिकडन.
नाही होत हे. माझ्याकडन पण नाही होते.
माझेकडन नाही होते. मी ते करते त एन्ड कॉल बी करते तरी नाही होते.